हॅलो.
हॅलो.
हॅलो हा काय करत आहे गं?
काय नाही बुक रीड करत होती.
कसली बुक रीड करत होती तू?
अगं अशीच नॉर्मल बुक आहे जादू नाव आहे बुकचं,
जादू.
हा
अच्छा अच्छा चांगलं आहे ना.
हा म्हणजे अस कस थोडं वाचलं तर म्हणजे म्हणजे टाइम चालला जातो नाही का?
हा हा तू नेहमीच वाचत असते का अशी?
नाही ग नेहमी वगैरे नाही वाचत पण आता कसं वाचते म्हटली घरी बुक्स वगैरे असत असतात ना माझ्या जिजुंच्या वगैरे
अच्छा तुझ्या जिजू- ला छंद आहे का बुक्स वगैरे वाचायचा?
त्यांना आवड त्यात बुक्स वगैरे वेगवेगळ्या नाही का तर मग मी पण वाचते कधी कधी वेगळ्या बुक्स दिसतात तर.
ओके ओके चांगलं आहे ना.
हो तू नाही वाचत का?
अगं मी कसं मी एक दोनदा बुक्स वगैरे थोड्या वाचल्या आहेत एक दोन बुक्स पण मी कसं खूप समोर जाते पण मी अजून कधी एंड नाही केलाय बुकचा.
अच्छा अच्छा हा हो बरोबर आहे तुला तेवढा वेळही नाही मिळत असेल ना?
हा ते तर आहेच आता तर वेळ पण नाही मिळत आणि तसं मी आधीच वाचल्या होत्या. पुन्हा मग एंड नाही केलं मी त्यांच.
बरं आणखी काय म्हणते तब्येत वगैरे कशी
हा माझी तब्येत तर चांगलीच आहे.
अच्छा चांगलं आहे‌.
तुझी कशी आहे?
माझी पण तब्येत वगैरे चांगली असते म्हणजे मधामधात कधी म्हणजे अशी आजपर्यंत अशी म्हणजे जास्त खराब वगैरे कधी होत नाही. तशी आपल्याला आपली काळजी पण घ्यावी लागते ना त्यासाठी.
हा ते तर आहेच. आणि एकतर आता पावसाचा वगैरे मोसम आहे त्याच्यात तर जास्तच काळजी घ्यावी लागते.
न आणि पाणी वगैरे दूषित वगैरे येत
हा तेच आता कसं आमची गावात म्हणजे विहिरच आहे ना आमची तर आम्ही आता विहिरीच पाणी खूप खराब झालेल पावसामुळे वगैरे तर आम्ही आता आयजलच पाणी पितोय काही दिवस झाले.
हो का हो बरोबर आहे कारण गावामध्ये तर पूर्ण चिखलामुळे वगैरे पाणी दूषित होत तसेल नाही का आता?
हा तेच ना आता इथे बाजूला रोवणी वगैरे पकडत आहेत त्याच्यामुळे पूर्ण पाणी खराब झालेलं आहे.
हां बरोबर आहे. इकडे कस म्हणजे इकडे पाणीची वेगवेगळी हे असते म्हणजे आंघोळी किंवा बाहेरच्या वेगळ्या बाहेरच्या गोष्टी साठीवेगळं पाणी असते आणि प्यायसाठी दुसरं पाणी येत असते.
अच्छा अच्छा.
हा पण तरी सुुद्धा कसं म्हणजे आपण रिक्स नाही घेत. न शहरातलं पाणी थोडं हेच राहते इकडे प्रदूषित ते तर त्याच्यामुळे आम्ही पण बिसलेरीचच पाणी पितो, बिसलेरीच बोलावतोय.
बिसलेरीच पाणी घेता मग तुम्ही?
हा बिसलेरीचच पाणी घेतो मोठी कॅन असते बिसलेरीची तीच बोलावतात.
अच्छा अच्छा.
हा.
बर बर चांगलं आहे.
कसाय आपली तब्येत चांगली तर आपण सगळंच शकतो न.
हा ते तर आहे मग ते म्हणतात न हेल्थ इज वेल्थ म्हणून बाकी सगळं तर आपण कधी पण करू शकतो आयुष्यात पण हेल्थ जर चांगली असली तेव्हा चन.
ते ज तेवढं काय मी जंकफूड वगैरे पण खात नाही बाहेरच. काही काही लोकांना खूपच आवडते ना बाहेरचं, मला पण आवडते बाहेरच पण कसं आहे आपल्याला आपली तब्येतही बघायला लागेल न?
अच्छा अच्छा. बरोबर आता कस माझ्या मैत्रिणी वगैरे
माझी बहीण आहे ना तिला पण जंक फूड खूप आवडते.
कोणती तुझी बहीण ग?
हे मी जिच्याकडे राहते ना तिला खूप आवडते म्हणजे बाहेरच वडा पाव किंवा नूडल्स, पाणीपुरी वगैरे तिला खूप आवडते.
हा ते तर आहेच आता आवड म्हणजे आवड कशी सगळ्यांनाच असते ना.
ते माझ्या जीजूंना पण म्हणते की तुम्ही बाहेरच काहीच नाही आणत म्हणते. माझे जीजू कसे त्यांना म्हणजे बाहेरच तेवढं आवडत नाही ते कुठे पण जातात ना पहिले चेक करतात की म्हणजे कसं आहे काय य नाही का तिची खूप इच्छा राहते.
हां.
मग कधी कधी म्हणजे चांगल्या ठिकाणांच आणतात म्हणा कधी कधी.
हम्म हम्म हम्म.
हम्म असं आहे हा काळजी घेतली पाहिजे ना स्वता ची तसं आता जिम वगैरे पण जॉईन केली आहे त्यांनी.
अच्छा अच्छा. हो चांगला आहे एक तरी आपली फिजिकल ऍक्टिव्हटी सुरू असायलाच हवी ना.
ऍक्टिव्हिटी होऊन जाते आणि हेल्थ साठी पण चांगला आहे ना.
हो तेच न.
अस आहे तू नाही करत का म्हणजे एक्झरसाइज वगै वगैरे नाही करत का तू?
नाही ग मी तर नाही करत आता.
मी पण नाही करत म्हणजे कसं टाइम ही नाही भेटत आणि एक तर आधीच सकाळी उठावं लाग ते त्याच्यामुळे मग काही एक्झरसाईज होत नाही माझी तयारीलाच तयारीलाच खूप उशीर होऊन जातो सकाळी जावं लागते तर. आणि कसं एक्सरसाइज म्हणजे कसं, आधीच ऑलरेडी इतकी वॉकिंग वगैरे होऊन जाते माझी. म्हणजे पायीच जावं लागते ना. मला स्टेशन ला मग तिकडून पायी.
आप. . आपलं किती? चालणं वगैरे दुसरे काम वगैरे असले तरी एक्सरसाईज ही म्हणजे वेगळा टाइम देऊन केलेलीच पाहिजे असते.
योगा वगैरेचे खूप फायदे असतात. पण आता कसं टाईम नसल्यामुळे म माझं पण जमत नाही. तरी मी आता ट्राय करेल वेळ काढून.
हा तेच मग केलं पाहिजे मी पण करेल माझे पप्पा कसे सकाळी वॉकिंग.
जेवणामध्ये वगैरे काय? खाते.
जेवणामध्ये वगैरे म्हणजे आम्ही. आता कॅन्टीन जेवण करावं लागतं आम्हाला.
अच्छा.
हा बाकी तर काही नाही बाकी ड्राय फ्रूट्स वगैरे खात असते मी.
अच्छा! अच्छा! चांगला आहे ना खायलाच पाहिजे.
हा हा.
मी म्हणजे हेल्दी खाणं म्हणजे आता आधीच नव्हं तेवढं काही खायची नाही मी. पण आता कसं खाते म्हणजे. कडधान्य वगैरे भिजवून नेते सकाळी. ते खाते कधी अंडी वगैरे उकडून नेते कधी हे असतात ना. ती काय म्हणतात? त्याला कनस वगैरे नाही. का? ह ते पण उकडून वगैरे खायेते मी. सकाळी मग ते नाश्त्यामध्ये होऊन जाते मला.
हम्म.
हा आता काही दिवस मी बंद केली आधी इथं मग मी. अ रात्री झोपायच्या आधी शेक पण बनवायची दूध वगैरे. दूध, केळ आणि त्याच्यामध्ये ती फुटाणी असतात ना. आणि काही का? बदाम वगैरे ते पण खूप म्हणजे प्यायला पण खूप टेस्टी! वाटते ते आणि. आपल्या हेल्थ साठी पण खूप छान! असते.
कसंय हेल्थ साठी त्या ज्या गोष्टी आपण शेकमध्ये टाकतो. न जसं दूध आहे, बनना आहे, ड्राय फ्रूट्स आहे. ते सगळं कसं चांगलं आहे. पण जेव्हा आपण त्यांना असं शेक बनवून पितो न- त्या आमच्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की ते म्हणजे सोबत नाही घेत ते विरुद्धआहार होतो. आणि ते शरीरात व्याधी वगैरे करू शकतो. त्याच्यामुळे कसं तू जर केळ वगैरे.
ते हेल्थ साठी खूप चांगलं असते. म्हणून..
अगं कस आहे कसं सगळ्यांना तेवढं आता- जे वाचतायत त्यांना माहित असतं न ग आता सगळे थोडी आयुर्वेदा वाचतात. आणि आपल्याला जे काही आहार विहाराच्या गोष्टी आहेत त्या जास्त करून आयुर्वेदामध्ये. मधूनच आपल्याला माहीत पडतात.
हा हा.
हा तेच तर आता म्हणजे तू जर तुला घ्यायचं असेल तर वेगळं वेगळं वगैरे घेत जात असं सोबत करण चांगलं नसतं.
हो का मी तर तशीच घ्यायची ग म्हणजे शेक बनवायची मी केळ वगैरे टाक नाही का छान म्हणजे टेस्ट ला पण चांगलं वाटायचं ग ते. हा आणि हा छोटा रिटन पण प्यायचा त्यालाही खूप आवडायचं.
हा त्याला पण नका देत जाऊ आता.
हा.
हाकसं दूध. सोबत ना खूप साऱ्या गोष्टींना विरुद्ध सांगितलेलं आहे.
हो हो राहत असेल ना तसं आता कसं मेडिकल वाल्यांना माहिती असत. आपल्याला काय आपण काही खायचं म्हणजे खायचं.
हो आपण कुठेतरी बघतो रीलल्स मध्ये किंवा कुठे? कोणी सजेस् केलं तर पटकन आपण सुरू करून देतो न.
हो ना.
हम्म अशा खूप गोष्टी आहेत तशा आपण सगळ्या काही पाळत नाही बसु शकत. पण आता ज्या माहीित झाल्या त्या तर आपण अव्हइड करू शकतो ना.
हा हा.
काय झालं रीदान कशाला रडत आहे.
अगं त्याची मम्मी थोडी बाहेर गेलीय ना त्याच्यामुळे रडतोय तो. वॉशरूम ला गेली ना त्याच्यामुळे.
ओके ओके ओके.
हा येते बेटा येते मम्मा.
बघ न मगत्याला.
हा हा येतच आहे. आणखी काय म्हणते?
आणखी तर काय नाही त्याचे पप्पा नाही आहेत रिदांचे.
अजून सर्व बरोबर आहे का घरी वगैरे कशा आहेत सर्वांच्या तब्येती वगैरे.
हा सगळे चांगलेच आहेत आता.
पप्पची तब्येत कशी आहे पप्पची तब्येत.
ठीक आहे ना पप्पांची वगैरे तब्येत.
अच्छा पप्पा पण खूप एक्सरसाइज वगैरे बरोबर करतात न. सगळी एक्झरसाइज वगैरे.
हम्म हम्म हम्म करतात.
शांत.
ठीक आहे ग आपण बोलू नंतर हा. चल मग बाय.
लाडू लाडू लाडू देऊ का रिटर्न.
लाडू.